हम् बोला ना निंदू राहिली
हो का काय! तुरी
तुरी नाही का तशी, कपशी कपशी.
कपाशी का चांगली झाली का!
इकडे खळगट आहे त्याची खाली लय चीगट राहतं ते वावर मनुरच तिच.
हा मग पाऊस असं समजा निनलं जात नसं!
हम्म, नंतर लय पाय जातं मग येड्यावानी.
चांगली बरी झाली का किती पानावर आली
पाच पाच पाण
लवकर लावेल काय ना तुम्ही
आले की पहिल्याच पा नी ते प दुसऱ्या दिवस लोक लागले. ते पहिल्या दिवशीच लावे ती लगे
हा हा बरोबर मग म्हणूनच चांगल्या पानावर आली मग....
रोनटेश्वर....
बाई त्याला पाऊस बी नाही लई डुब डुग बी करू राहिल्या नव्ह त्या....
आहं....
छोटे छोटे पिल्ले डुकडुक करू राहिले हवे नं....
हम्म....
पण आता गंज.....
एवढं आमची वावराची गटी म्हणून निंदा लागत्या.
हा मग खळगाट्यात चिगट नंनिनला जात नाही ना...
बाया होत्या बाई दोन दिवस तर बाया बी काही सोयना नंदी त्या माय सार गवत दे सोडून त्याना मी....
हा बाई इथे काय करते आलत आलत खुरप देते. हो...
बाबा मला अस बोलत गे म्हणे आज कास निललं म्हणे असं सार गवत दिसू राल मागं.....
आणं, आपण, आपण कसं मातीत हात घालून लगेच रपारप काढतो....
हो ना....
मग आपले हात दुखत्यात आणि त्यांची त्या अल्ला खुरप ठेवते.....
दिवस लावल्यात बाई इथं... दोघी तिघी जणीचं पण मग आज दोन दिवसच राहिलच हो म्हणलं मग द दे कोच निंद आले. दुसरं...... तर निदून घेऊन लापलं आजून म उलणार....
दुसऱ्या तरी.... काय काम आणि मग सध्या, तीनशे रुपये दिल का ओ मग......
मग तीनशे द्याला बाई, माडीत द्याला म्हनं तीनशे रुपये टाकायला..... तर मग बायांचीच लावून धरलं बघ....
पण म्हणते ना मग आता हे पहा... अ पेरणीच्या लावणीच्या वेळीस घेते आपण म्हणून तर परत जसन तसं काडतय नवं.....
बई नाही ना ते ना दिवस लवून धरला ना....
बई मग आता तरी एवढ्या पा असं घा, घालून काम करत्या का ओ.....
बई लगेच नुसतं जसं आतिल राहायला जाय पाय हं....
झोप त्या आपल्याला पळणं लागत तरी त्या येत नाही. आपल्या माग बी...
अ दोन दिवस लावले बाई टाकलं बंद करून मला का आता बाईट घर राहात नाही.... आमचं घरच्या घरी चालू राहतं मट..
पण मग आता ज्याला जादा बाहायची गरज रात त्याला आम्हाला आता काही मग बाया लागते...
या औ....
हो जागा कमी आहे. आणि करायला बी कोण नाही ओ जास्त.... हम आता तर आमचे... तेरा चौदा एकर हाय सगळं....
आमचं सात एकर आहे...
आणि मग तेरा एकर डबल डबल उत्पन्न निघतं ना पाणी असल्यावर....
हा हां....
तर मगं.... बाई पण मग बाया बिलेल आता तीनशे रुपये काय काम होतो बरं. तुम्ही सांगा बरं पुढं आता.....
आमच्या नुसत्या दुपारू दोन दोन तीन तीन आती... करून दोन दोन तीन तीन तास झालं अकरा वाजले व्याजाच्या वावरात.... हा
आणि झिम झिम जर असल तर मग मजाच राहते. त्यांची... हा बाई आम्ही काय करतोय मग माहित आहे का? आम्ही दोन वर्षांपासून ज्यादा..... काय करतोय, तणनाशक ज्यादा मारतोय बाई मग काय करतोय?
तणनाशक नाही शक्य एवढं महाग नसल राहात....
नाही मी हे पहा आता आम्हाला ऊस आता आठ हजार नेंदाचे सांगितले ऊसाचे बरं का....
तर दोन हजार मध्ये तर नाशिक मधी झालं.
आता आम्ही काय केलं तुरी मधी बि लाईत म्हणजे अ ये ना भुईमुगाच्या शेंगा लावेल्या ना चार पाच किलो, त्याच्यात बी देलं मारून एक तूर म्यादशी मिनली म्हणा ती उन्हाळ्यात लावली होती ना वरमाडाची त्याच्यात बी भयमुग टाकेल म आलं की बाई म आता भरायला आल्या शेगा.
इन्मिली का?
हा निदली मग तवा काय काम न्हवत ना ओ.
त्यात एक भुईमूग टाकलं होत का तुम्ही आम्ही टाकला असता चालला असतो ओ.
आं?
आम्ही बी तुरी लावल्या होत्या आम्ही बी लावलं असत चाललं असत म्हटलं भुईमूग.
आता निंबार लावायला आलं केलंय आमचं उन्हाळ्यातल लावेल.
आमचं बी आलं असतं आम्ही बी लावल्या ना अर्धा एकर तुरी त्यां. तुम्ही भात लावले का?
हा!
त्याच्यानंतर लावले आम्ही. प्रभा अक्का हा पण मग हा पण मग तुरी नाही लावल्या आम्ही लावल्या आल्या असत्या हाय ना?
हम्म आम्ही आता य एक पिशवी मध्ये लावले ती दोन तीन एक किलो सोलाय टाकेल मी तरी.
हावं ना आमच भुईमुग आला असता असं लक्षात नाही आला आमच्या बी.
हम्म!
हम्म, आणं तुरीच आणि भुईमुगाच एकच तणनाशक हाय बर का तुरी मध्ये ते जळत नाही ते अ भुईमुग नाही जळत.
बारीक बारीक होत्या तुरीन बि बहिमूक बी पंधरा दिवस झालते लऊन पण गवत इतकं उठल त्याच्या मधी लगी इतक भारी येऊ गेलत तरी बी ना तेला मार जाय आणि त्याच्यामध्ये आवशषध आता जळल असत मी म्हणते कवळत गवत होते ना.
आम्ही बी काय करू राहिलो आता दोन वर्षा पासून तुरी निंदुसणे राहिलो बाई. ह आता तो देतो त्यांना तण नाशक मारून हे काय करते अगोदर तुरीच मारत्या छोट्या असतं तेव्हा आणि नंतर आता डायरेक्ट मोठी झाल्या का तुरी ग्लायसिर मारून देत्या.
हव का?
हा मोठ्याला तुरी मोठ्या झाल्या आणि टोपल लावून टोप लावून ग्लायसिर मारलं का एकदम वावर चक होऊन जातं.
हा तो म त्यान काही फटका नाय का नाय फटका बसत नाय बसत काय तुरीला?
नाही काहीच नाही.
कोणी म्हणत वावर समजा आणि जास्त मारत नाही म्हणे यंदा मारता एकटे कोण तर किती
नाही ओ काहीच फटका बसत नाही तुरीला डायरेक्ट तुरी मोठ्या होऊन जातिया. अन खाली जमिनीत ते गवताला ग्लायसिर मारल्यावर काहीच फटका बसत नाही. आम्ही झालं दोन तीन वर्षापासून एकदम चांगलं तुरी बी होऊ राहिल आम्हाला असं थोडीच आहे.
हा कोणी म्हणतो फाटका बसतो तण नाशकचा.
नाही नाही कायच बाई आता गच लोकांनी भर दिली तर तणनाशकला. कोण निंदत बसन एवढं?
आम्ही बी केलं वावरात समजा ना यंदा मारला तर आम्ही मग मारायचो तण नाशिकच.
नाही नाही आम्ही काय आम्ही कपाशीला बी मारतो तन नाशक. आम्ही पहिली नेमणी करतो नंतर कपशीला बी मारून देतो बाई.
तुरीतलं ते चार पाचशे ला येत असन काही महाग नसणं ते जास्त.
तुरीतलं नाही माहिती गड्या केवढ्याला येतं. पण मग देतो आम्ही मारून. केवढले यांनाच माहिती पण मग आम्ही कपाशीत बी मारतो तुरीत बी मारतो.
कुठे आता घरी काय.
घरीचे आज आई आप्पा घरी नाही दुकानात बसले होते आता लोक आता ते आले मग मध्ये आले म्हणलं आता लाव फोन. तू करय गिर बावळनी करत मग फोन वर बोललं जात नाही.
ये तर काहीच आहे काम करत माणूस आणि फोन चालू राहतू.
हा चालत मी सकाळी नांदातयचं तसच केलं मग नंदा त्याचा फोन आला ना पाच कॉल घ्यायचे होती. त्यांचे त्यांना मी केले त्यांना मला केले आम्ही याकामेट सकाळी. तर सकाळी सात वाज्या बाासून चालू केले. साडे आठ आठ वाजे लग झालेच्या ल की मग रिटर्न. दोघीचे वी हा बरे येल जाऊद काय करते मग बसलं बसल्या.
ंतेचघ काम बी ल पोळ्या सोयपाका वेस बघा केलं तर आवाज थोडा मोठा करून द्यायचा.
हा एवढे स्पीकर तरी ऑन होत नाही त्याच स्पीकर ऑन व्हायचं पाहिजे नव्हतं.
हा पण मग ल बी मोठा आवाज ब नितो त्याला असं समजा दुसरा आपला आपला आवाजच चालतो समजा असं दुसऱ्याचा चालत नाही वाटत.
नाही.
हम्.
हम्म आणि माझे का आता तुम्ही चौथेय अजून एक जण राहिली
कठवड्यावर राहिले आता.
हा तुम्हाला मी कालपासूनच लागले काल दुपारपसून. माझं चालू होत नव्हतं ते मी एवढं मनावरच घेतलं नव्हतं. मनावर घेतलंच नव्हत मी पाहिलंच नाही पण मग आताच सगळेच लागले आले आले. तू मला आले तूज्याला आले म्हणून तु लपपाला आता.
स्वप्नालीतईनाी केलेले असे ना तुम्हाला.
स्वप्नाला ताईला त्याला केले मला मी त्यांना केले. आम्ही दोघी एकात आ. कोण.
तुम्ही.
उघडला का तुम्ही शेतीगट
नाही बयान करे ना आपले तर गावातल्या दहाजणी करेल मग
नाही नाही त्याच्यात नाही हो मी.
त्याच्यात तरी फायदा सांगा त्या बाई.
आम्ही नव्हती बेवघरी आणि त्यांना म्हणलं भ नाही त्या गीता ताईन ते काही.
त्याच्या तास आहे म्हणत शंभर कधी गुण मिळाले समजा आणि एक नंबर कधी आला तर डायरेक्ट. तीनो पन्नास लाख रुपये वाटतं
ला लाखर पैसे.
अ पा समजा शेवट असा उ जरुमरू ब्याला त्यारी बी पाच लाख रुपये द अकरा बायाला.
ते ना म विच तुमची मोठी भाई आहे ना. तू म्हण मात नव्हत काय.
मला म्हनल्यास नाही त्या
मग मला बी म्हणलं नाही त्या.
त्या ना निवडून एक एक जणीच घेतली वाटतल.
तिकड तिकडल्यायच सगळ्या ल लोंड्यायच्या तेन.
हम्म आपण पाहन यांचं कधी सक्सेस झालं ना चालते ना दोन दोन गट.
चालत मग करून घेऊ ना आपण.
यगद्या याचं सक्षिस तू उदयाला पैसे येते काय पो मग करू आपण
हा आ न.
पसून सुरुवात रादे आपण आता उन्हाळ्यापासूनच करून म आता दहा जणी करू अशा समजा त्या कंटिन्यू आल्या पाहिजेन बा.
हा.
त्यालाबी पूना म सगळ्या आल्या तरच त्याला गुण भेटात त्याना तेचे पन्नास गुण झाले आता पन्नासच राहिले तेचे बग तल.
कुठं आल्या पाहिजे समजा आसं मिटिंगला ना?
आनं म समजा ते आपण आता तिथं फोटो फोटो काढाला आकराजणी लागसं ना प्रत्येक वेळीस लिंबोळ्या चला ते औशध तयार करायला, औषध घ्यायला.
तसं जमनबाई पण मंग. ते ते काय म्हणताते आस आसा नियम आहे त्याचा आता ह्या जाते ह्या काही जाणार मी या दाखवून देईल. आम्ही एकामेकीच्या शेतात गेलो दहा जणीनी एकीच्या शेतात जायचं जोड. दहा जणीच काम करायचं असं दुसरीच जायचं.
त्याला कोनाच्या शेतात गेल्याव कोणाचा फोटो टाकला चालतो फक्त आकरा लागा त्या अकरा जण किहो.
तसं बी केलं चाल नाई ना साने भूता ताई म्हणाल्या नाय ना आपल्याला केला आसतं. आपण आपलं आपलंही खाटला गट केला असत ना.
ते म्हनत्यात तुम्हालं कराचं आसल करा तुमी पण मग त्याच्यामध्ये आसं आहे ज्या जास्त ज्या माहिती वाल्या बाया त्या दोघीतरी. चालल्या गला आरुना ताई विंगिता वैवी.
हां दोघी त्याच्यात गेल्या ना आपन कोना आपण आता आपल्या गटात एखांदी आसती म आपण त्यानला बो ते न खुद बोललेलं असतं सरला बोलल्या आस त्या.
आता आपल्या गटाचं केला भी त म आपल्याला त्यायला फोन लावलं येता त्या सरलं कयाला बोलली तिनं.
हा आपल्याला एवढी माहिती नाही त्याच्यातली मी लावते डबला.
हाव काय नाय.